हॅलो?
येतो आवाज?
हो, हो, ताई येतोय. बोला.
जेवण वगैरे झालं?
हा. हँलो?
माझ झालं, आता इतक्यातच झालं.
हो का?
जेवन झालं, म्हटलं तुम्हाला फोन करू एकदा.
तुम्ही आधीपासूनच- अम्.. म्हणजे तुम्हाला अजून काय, काय आवडी तुम्ही आधी काही जॉब वगैरे केला आहे का?
हो, हो, केलाय ना, मी इन्शुरन्समध्ये होते. हं, मँ-
हॅलो? हा, हा. हा, मी आधी टीचर होते. आता बदली झाल्यामुळे मग- घरीच आहे आता सध्या तर, इथे जवळपास नाहीे ट्रॅव्हलिंग खूप करावं लागत.
हा, हा, हा.
हम्म, मग आता सध्या तर घरीच आहे, मग- करते, मोबाईल वर काही मिळालं- तर काही बऱ्याचशा गोष्टी हळूहळू शिकायला पण मिळतात- आणि हे असं मग काही आले तर मग छोटे, मोठे करते. ते घरी असल्यावर.
अच्छा हा हा बाकी काय म्हणताय?
बाकी तुम्हाला फिरायला वगैरे, कुठल आवड आहे? ट्रेकिंग किंवा असं फिरायला जाणं.
फिरायला आवडतं. सगळीकडेच आवडतं छान, छान म्हणजे महाबळेश्वर बघण्यासारखं आहे तिकडे जाऊन आलोत. छान आहे तिकडे पण, मस्त आहे.
हा.
हम्.
पण त्या, त्या, त्या वातावरणानुसार- तर मग तिकडे जायला ना, तिकडे माझ्या मते पावसाळा वगैरे असं छान वाटत ना?
आणि हिल स्टेशन आहे ना ते, त्यामुळे कस महाबळे- मुळत जरी गेले ना, तरी सकाळी उठल्यानंतर ये ना जस आपण याच्यात- कसा फोग सकाळी, सकाळी येतो, थंडीमध्येध्ये कसा वाटत, ‌सेम तसच परिस्थिती असते. हो छान आहे गांर गांर आहे खूंप उंचावरती असल्यामुळें हो हो संध्याकांळी पांच सहा नंतर तुम्हांला गांरवा जाणवांलाचं लागेल दुपारचं ऊंन असतं पणं मंग वाऱ्यांमध्यें तेवढां गांरवा पावसांळी कसं आपलं गांर वारं येतं आपल्यां लागतो तो आपल्या अंगाला कां चांगायला की थंडी वाजती आंता आपल्यांला सेम तसंच असतं नां तेथे
हो कां छान आहे म्हणजे ईकडे आपल्यां ईकडे पणं त्र्यंबकेश्वर वगैरें तिकडे वरती गेलं की ते पणं छान वाटतं तिकडे पणं
हो त्र्यंबकेश्वरला पणं छान आहे मस्तं आहे आणि कसं आपलं त्र्यंबक राजा तरं ज्योतिर्लिंगापैकी एक आहे त्यामुळें गर्दी काहींचं असं नां त्र्यंबकेश्वरला तिथे जायचं म्हटलं ते नंबर लागतचं नाहीं नां ओ दर्शनालां आपल्यांसारखं त्यांच्या नाहीं आणि कोणाचं नाहीं
किती दुरूंन लोकं येतांत त्यांच्यासाठी बापरे
आणि नारायंण नागबाली तिथेचं होती नांव नारायंण नागबाली त्रिपिंड सगळ्यां शांत तिथं होतातं त्यामुळें लांबूंन लांबूंन लोकं येतनां आहोंत तिकडे त्यामुळें म्हणजे असं पाय ठेवायलां त्रंबकमध्यें असं जागांच नसूं की आपणं आंता जाऊं शकतो आणि तिथं आपल्यांला कधीं अं कोणी भेटणांरच नाहीं असं नाहींच नां
ते तरं आहे तिथे तेवढं एकचं ठिकांण असं आहे नां आपल्या भारतांत तरी की तिथेच त्यां ह्यां सगळ्यां विधी वगैरे तिथेच होतांत आहे नां
हो विधी तिथेच होतातं आणि तसे बघांयला गेले की नाशिकमध्यें रामकुंड हां एकमेव तीर्थक्षेत्र असं आहे की आपणं अस्थि विसर्जन करतो नां अस्थि विसर्जन त्यां अस्थींच म्हणजे ते पाणी होतं तिथे बाकी नाहीं कुंठे होतं
हो कां
हो ही खूंप छान गोष्टं म्हणजे लांबूंन लांबूंन लोकं अस्थि विसर्जनांसाठी नाशिकमध्यें येतातं रामकुंडा इथं कारणं की तिथेचं फक्तं नाहीं कां तिथेच फक्तं अस्थिंचं पाणी होतं बाकी कुंठेच नाहीं होतं
हो कां हे मी पहिल्यांदाच ऐकलं
नाहीं हे खूंप जुनं आणि हे खरं खरं म्हणजे असं नाहीं कां आंता तिथे बघां नां एवढं तुम्हीं अस्थि विसर्जन करतांत रोज इतकी गर्दी असते ती नाशिकमध्यें रामकुंडावरती नाशिकमध्यें रामकुंडावरती रोज इतकी गर्दी असती पणं तुम्हांला तिथे अं त्यांच्यामध्ये ते जरां तरीने कां प्राण्यांमध्ये कांहीतरी तुम्हांला बंदल झालेला जाणंवला कांहीं एवढां त्यांच्यामध्ये अस्थ टाकलेला आहे त्यामुळें आणि तिथे ते ते शास्त्रांच आहे कां कायं कायं माहिती पणं त्यां पाण्यांमध्ये ते डायरेक्ट त्यांने कां ते हाडं डायरेक्ट हे होतं हसत्या तिथं विरबळूंन जातांत कायं परमेश्वराचीच ललीला म्हणायचं आहे की नाहीं
पासूंनच नाशिकला सांधू संतांची भूमी म्हणूंन ओळखलं जातं आहे नां
हो आणि त्यांत आंता कुंभमेळां
हो कुंभमेळां तरं होतो आंता आहे कां आपल्यांकडे
आलंच अकरां तारखेलां खांब रवण्यांसाठी असतं नां त्याचं पूजन झालं अकरां तारखेला रामकुंडामध्ये तिथे. हो, अकरा तारखेला. आता पुढच्या वर्षी कुंभमेळा चालू होतील परवान्या दोन हजार सत्तावीस मध्ये ऑक्टोबर ऑगस्ट नंतरच असेल. आता गर्दी नाशिकमध्ये खूप छान आणि बारा वर्षानंतर एकदाच कुंभमेळा येतो. म्हटल्यावरती तपोवनात सुद्धा खूप साधू संतांचे बॅण्डल लागलेले असतात. तिथे पण नाही का असं जाऊन रोज मार्गदर्शन मिळतं. काही काही ठिकाणी जे साधू असतात ते मेडिटेशनचं वेगवेगळ रोज तिथ गेल्यानंतर वेगवेगळं नवीन काहीतरी ऐकायला मिळत. नाही का असं. हो हो मागच्या जो कुंभमेळा झाला होता ना. तिथे आम्ही गेलेलो होतो. ह. ते साधू वगैरे राहायचे तिथे मोठे मोठे बॅण्डल लागायचे. खूप मोठे मोठे साधूंचे असायचे नाही का काही काही जे असतात मोठे त्यांचे तर मग किती सुंदर हे बसायचीच इच्छा होती आपल्याला आणि अ मग एक म्हणजे असं नाही का काही काही मेडिटेशन वाले, पण आहेत म्हणजे कोकमठाणचे जंगलीदास महाराज असतील, ते मेडिटेशन मध्ये नाही कसं आपण बसलो त्यांच्या दहा म दहा मिनिटं तरी कुकिंग मध्ये तरी अस मन शांती लाभते. असं तिथे ज्यावेळेस पॅट जाताना तर हे सगळे रस्ते वगैरे पॅक असतात. जायला नाही पण मग पाय पाय इच्छा आवड एवढे लांबून लांबून लोक येत असतात. आणि आपल्याला पण असं वाटतं ना. आपण जवळ असून आपण जाऊ शक तो. तिथे आणि जाऊ शकतो. म्हणजे पण मग पाय पाय जायला गाड्या वगैरे, लांब पार्किंग. तीन- तीन, चार -चार किलोमीटर पाय पाय चालायचं. खूपच छान हो. हम्म,
गर्दी तर असते. आता इकडे झाल. अ माझ्या मते मागच्याच वर्षी ना. काशीला वगैरे झाला. तर केवढं त्या गर्दीच बापरे किती चेंगराचेंगरी हे ते एवढं नसतं. पण लोक जास्त पसरवतात अफवा. पण असं लोक कांच असं आहे की, त्यांना आपण सहकार्य करण्यापेक्षा काहीतरी घाण करतील. किंवा मग असं चांगलं काही हे नाही करणार. मदत नाही करणार कुणाला, कि आपल्याकडून पण थोडासा चांगल्या कामाला हातभार लागेल. म्हणून,
नाही. खरंच आहे ना. म्हणजे तुम्हाला सांगते ना आता
त घाण करतात आणि
हो. आता कुंभमेळा समजा आहे. पण प्रत्येक वेळेस आहे ना. तर गोव्हर्नमेंट पण सगळ्या चांगलं करतात. रस्त्यांची वगैरे कामं करतात ते, ना कुठे, समजा आपण पाणी पिलं तरी निघाव तिथे तिथे टाकलेलं अस जुद्दारपणा घेणं खूप गरजेचं आहे.
हो हो आणि, अ ताई, तुमचा आवाज आहे ना. मध्ये मध्ये ब्रेक होतय. कदाचित माझा पण जर तुम्हाला, वाटत असेल ना. पण आपण पूर्ण दहा मिनिट झाल्याशिवाय ठेवायच नाही हा.
हो हो. माझा आवाज येतोय ना तुम्हाला पण.
हो येतो आहे. पण मध्ये मध्ये ना गॅप पडतोय. त हेच्या म्हणजे मधला ब्रेक होतोय आवाज पण ठीक आहे. तरी पण दहा मिनिटं कंटिन्यू राहुदेत.
हो, हो
छान असेल पण ना मी बघेल मी कधीच असं म्हणजे अ गेलेलीच नाहीये इकडे वाटलं होत मला काशीला होता तेव्हा अ हम् जाऊन बघावं एकदा पण मन आई योगच नाही आला तसा जाण्याचा आणि इकडे पण नाशिकचा पण नाही कधी बघितलेला कुंभमेळा
नाशिकमध्ये आता कसं होण जात परवाण्या असतात ना नाशिकमध्ये रामकुंडावरती पण असतात परत त्र्यंबकेश्वरला पण परर्वाणी असती परत घोटीचे इथे पण आहे ना तिथे कावनाई म्हणून कावनाई ऐकलंय का ना
नाही
हा ते कावणाई तिथे पण असतं मला म्हणजे मला एका आपल्या ताईनीच सांगितलं की कावणाईला सगळ्यात महत्त्वाचं स्थानच कावणाई तिथेच आधी कुंभमेळा भरायचा त्याच्यानंतर तिकडे ग हा घोटी पण तिथे गर्दी होत होती ना त्यामुळे मग हे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला केलं गेलं असं त्यांचं म्हणणं असेल तसं पण हाव कि नाही
हो का हम्म बघावं लागेल एवढं ना आपल्याला असं म्हणजे कुणाशी म कुंभमेळाच तर मी फक्त असं कोणाकडून ऐकलेलंच आहे मी स्वतः तर नाही पाहिलेलं
हा
पण खूप गोष्टी अशा आहेत की आपण तिथले असून पण आपल्याला त्याच्याबद् दल माहिती नाहीये एवढी की खूप जुन्या, जुन्या गोष्टी आहेत जसं रामसीतापसून तर अ हनुमान वगैरे त्रिवाशा खूप गोष्टी आहेत जसं शिवाजी महाराजांचा किल्ला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे जोडल्या गेलेल्या आहेत पण आपल्याला माहिती खूप कमी आहे कि आपल्या म्हणजे आपल्या भागात ह सगळ्या गोष्टी आहेत कि आपण तिथे जायला पाहिजे किंवा आ किंवा त्या मंदिरात पण गेलो किंवा त्या डोंगरावर पण गेलो कि ह्याच्याबद्दलचा इतिहास हा आहे हे आपल्याला खूप कमी माहितीय आपल्या भागात असून पण
माहितीच नाही असं गृहीत धरायचं जास्त आता म्हणजे बाहेरून खूप छाय म्हणून आणि आपल्याला त्याची माहितीच नसती म्हणजे आपल्याला किंमत नाही जवळ असून आपल्याला असून होत आणि आता ह आता सीता रामसीता नाशिकमध्ये हो चालेल